तम
नमस्कार काय म्हणता?
बोला.
काय विशेष आज
काय चाललंय तुमचं तिकड कसं आहे वातावरण पाऊस ऊन?
पावसाचं वातावरण आहे पण पाऊस नाहीये कमी प्रमाणात ते भुरभुर अस थोडस, जास्त काही विशेष नाही असं पाऊस हा, पण काल रात्री खूप पाऊस झाला.
हो काल रात्री तुम्हाला म्हणजे असं ह्याच्याबद्दल काय माहिती आहे का म्हणजे ऍक्टिंग बद्दल किंवा तुम्ही कधी म्हणजे भाग घेतलाय का युथ फेस्टिवलमध्ये वगैरे?
हो आमच्या स्कूलमध्ये स्कूलमध्ये नेहमी घ्यायचे ऍक्टिंग मध्ये सर्वातच घ्यायचे मी मी ऑलराऊंडर होती अष्ट पैलू म्हणतात ना मी डान्स केलेले आहे अह कथ्थक केलेलं आहे
बरं.
परत वंदे मातरम गाण्यावर डान्स केलेले
अच्छा.
परत परदेस पिक्चर मधलं ते गाणं नाही का, आय लव्ह माय इंडिया त्याच्यावर डान्स केलेले, स हा परत निवेदन केलेलं आहे.
अच्छा म्हणजे कथ्थकचे काय परीक्षा वगैरे झाल्यात का?
नाही ग मी असंच घरी शिकले होते लहानपणी आणि आवड होती मग करायचे कथक. आणि अ परत अह वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचे
अच्छा वक्तृत्वमध्ये काय काय?
अह जे बोले जे विषय असतील ते समजा शिक्षक दीन आहे तेव्हा त्याच्यात बोलायचं लोकमान्य टिळक जयंती, महात्मा गांधी जयंंती त्याच्यात बोलायचं अगं तुला मज्जा सांगते एकदा मी ना खूप लहान होते पहिलीला तर मला आहे ना मी भा भाषण पाठ करून गेले लोकमान्य ठिळकांच भाषण करता कर त्यामधूनच नाही म्हटले मी नाही हे माझं वाक्य नाहीये हे मी पाठ नव्हतं केलं. मी वेगळंच काहीतरी बोलते, म्हणजे आंबेडकर ते लोकमान्य टिळकांविषयीच होत पण मी जे पाठ के नाही केल ते बोलले म्हणून मी हे वाक्य आता मला बोलायचं नव्हतं असं बोलले मी त्याच्यात हे वाक्य मी नंतर पाठ केलं होतं खूप जण हसले होते. खूप जण मग मला उचलून घ्यायचे लहानपणी पहिलीला असताने खूप मजा वाटली होती त्यांनला. का मी बिनधासपणे हे पण सांगितलं का, मला इथे हे बोलायचं नव्हतं. चुकून मी बोलले गेले त्याच्याबद्दल, मला माफ करा असं म्हटलं. खूप मजा यायची अगं.
कितवीला झालं, हे म्हणजे हा किस्सा?
पहिलीचा.
अच्छा, अच्छा पहिलीलाच.
हम्म.
बरं, बरं, बरं.
हम
आणि मग कॉलेजमध्ये वगैरे, काय युवा महोत्सव वगैरे?
युवा महोत्सव सर्व असायचं ग, पण आम्ही जास्त करून- कॉलेजमध्ये काय होतं मी, माझं डॉक्टरचं शिक्षण होत. आम्हाला जास्त करून अभ्यासच राहायचा. पण सर्वत फंक्शन व्हायचे, पण जास्त घे- कॉलेजमध्ये असताना मी जास्त घेऊ नाही शकले. कारण की, मी मोठी झालेली होती, तर मम्मी पप्पांचे थोडेसे बंधन यायला लागले.
अच्छा, अच्छा, म्हणजे फुल्ल अभ्यासच.
हा, फुल अ पूर्ण अभ्यास पूर्ण वेळ.
हं, हं, हं, हम्.
हम जर जर ठीक आहे, आपल्याला ऍक्टिंग मध्ये करिअर करायचं असेल त्याच्यात- तर मग ते युथ फेस्टिवल मध्ये भाग घ्यायचा, असं पप्पा बोलायचे. पण तुझं करिअर तुला बीएमएस मध्ये करायचंय, तर नको करू हे म्हणायच.
हं, हं, हम्म.
आतापर्यंत तू केला ना बारावीपर्यंत, आम्ही तुला म्हणत होतो तसं. तू म्हणत होती तसं, आता नाही आता बस म्हणायची.
मग तुमचं कसं आहे, मुलांना त्यांच्या, त्यांच्या पद्धतीनं का- डॉक्टरच बनवायचं, काय असं?
नाही बाबा, कधीच माझं प्रेशर नसणार आहे मुलानला काहीही बनू. एक हेल्दी जीवन जगा, सुखी रहा, आनंदी रहा, बस. तुम्ही बिझ- खूप आता हे कोरोनामध्ये जे लोक गेले, ते काय घेऊन गेले वर?
काहीच नाही.
इंजिनियर सर्व, त्यांनी जर हेल्थकल लक्ष दिले असते- अं तर ज्यांनी, ज्यांनी- खूप जणांनी असं हेल्थक लक्ष दिलेले, ते आज निरोगी जीवन जगतात कोरोना होऊन.
हो ना, हो ना.
डॉक्टर असू, डॉक्टर तर खूपच आ.. स्वतः डॉक्टर असून पण आहाराकड दुर्लक्ष करत- तात, आहार, बिहार सर्व पथ्य- काय म्हणत त्यांचं, पेशंट तपासण्यात पेशंटला वेळ देण्यात. ते ते समजसेवेसाठी इतके वाहून येत- त्यात स्वतःकडे दुर्लक्ष करतात.
लाग ना
आणि मग त्यांना हार्ट अटॅक हे केसेस वगैरे भरपूर होतात त्यांचे. म का तू काय मला विचारलं होत आता.
मुलांना मुलांचं
सांग ना विचार ना परत काय विचारलं होतं मला.
हेच ना की मुलांना तुम्ही म्हणजे कुठल्या गोष्टी ती तू डॉक्टरच बन असं म्हणणार का त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं शिक्षण.
हो तर मग मी काय म्हणते तर मुलांना एक हेल्दी जीवन हेल्दी लाईफस्टाईल दिली पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे. का आपण जास्त अभ्यासाच्या मागे लाग्यायचं नाही. त्या मुलांना अभ्यासाची गोडी कमी होती मानसिक टेन्शन मध्ये जातात. पुढे आत्महत्या वगैरे ह्या गोष्टी होतात त्यामुळे मी माझ्या मुलांना असं सांगितलंय तुम्ही जे करायचं ते तुमच्या मनाने तुम्हाला ज्या विषयात रस असेल आवड असेल त्या विषयात तुम्ही कर. करिअर करा.
हो.
तुमचं जीवन घडवा तुम्ही.
बरं मग त्यांचे काय स्वप्न वगैरे असे आहेत का सध्याला.
आता सध्या तर खूपच लहान आहे ग काही वाट त्यांचं नाहीे. एक दिशा ठरायला दहावी नंतर वेळ मिळतो ना.
नाही आपण लहान पण असं म्हणतो ना की पोलीस व्हायचं पण होतो आपल्या मर्जीनं पुढं वेगळं. पण लहानपण एक असतं ना आपल्याला की हे बनायचं ते बनायचं असं काय?
हो माझी मुलगी म्हणते आई मला तुझ्यासारखं डॉक्टर बनायचंय. मुलगा म्हणतो डॅडी मला तुमच्यासारखं इंजिनियर बनायचंय जगवार मध्ये.
अच्छा हा हा. आणि तुमचं लहानपणी स्वप्न काय होतं डॉक्टरच?
नाही बाबा माझं डॉक्टर स्वप्नव होतं लहानपणापासून.
हम्म हम्म हम्म. अच्छा मग चांगलं आहे तुम्ही डॉक्टर ते इंजिनियर.
माझ्या पप्पाला डॉक्टर व्हायचं होतं पण करता आलं नाही शिक्षण पूर्ण बाबा म्हणायचे हे काय पुढ्या बांधायचं काम करतो बीएम एस म्हणजे मग मला माझ्या पप्पांला पहिल्यापासून माझे पप्पा आयुर्वेदिक वगैरे घेणार औषध वगैरे आ्हा. लय ऐवरदीक देणार आणि घरात वापर कमी त्याच्यामुळे मग मलाही पप्पा न बरोबर पप्पांच्या मु ळे मलाही डॉक्टरच्या याच्यात रस आला आवड निर्माण झाली मग मी पण ठरवलं मला पण आयुर्वेदाच डॉक्टर व्हायचं
हम हम हम. आणि सासरी पण सगळे आयुर्वेदिकच घेतो त्याआधी का तुम्ही आल्यापासून घ्यायला लागले?
मी आल्यापासून आधी सर्व ऐलोपथी घ्यायचे पण मी आल्यापासून त्यांच्या आहार विहारात सर्व चेंजेस केले सकाळी नाष्टा करत नव्हती आहारात त्यांचा नाष्टा सुरू केला
हम
चहा जास्त पित होते कोरा चहा ब्लॅक टी तो कमी केला
अच्छा अच्छा
त्यांना ला फिरायला सांगितलं सकाळी पहाटी
पण तई कोरा चहा छान आहे ना शरीरासाठी
पण चहा कोणताही असू त्याच्यात व्हा व्हाईट शुगर येते
हो हो हो हुम्म हुम्म हुम् हुम्
थोडस कधी मध्ये तुम्ही गुळ टाकून चहा पिऊ शकता
हा गुळ टाकून बरोबर आहे
आता तर काय होतंय खूपच मैदानी खेळ नाही काही नाही खो खो नाही कबड्डी न ई सर्वजण घरात बसलेले असतात त्याने बेलीफॅट वाढत ए हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले पूर्वीचे दिवस खूप छान होते ग.
खरंय काहीच म्हणजे ब मोबाईलच नव्हता ना त्यावेेळेला
मोबाईलचे ईत दुष्परिणामच खूप आहे जितके ऐ चांगले आहेत पण तितके दुष्परिणाम पण हे
हो ना
हु मुलांच्या स्क्रीन टायमिंग वाढल्या डोळ्यांच्या समस्या वाढल्यात
आणि आता त्यांचे क्लासेस पण फोन मध्येचच सुरू आहे काय क नी
हो आता हुमं
बाकी मग टी व्ही जास्त बघता का फोन
बाकी मग टी व्ही टी व्ही पण नाही बघायला वेळ मिळत माझ्या मुलांना मोबाईल पण नाही.
नयी तुम्हाला तुम्हाला
मग मी टी व्ही बघतच नाही फक्त बातम्या असेल तर बातम्याच बघते कारण की टीव्ही मध्ये ना तीच सासू तीच सुन दोन दोन बायका द याच त्याचं त्याच याला हे काय बोगस पण आहे का काय सांगू ते आजकाल मुलांवरही ते संस्कार होत त्याच्यामुळे मी टी व्ही चा फारच कमी करते बा बा बघते मला ते इरिटेट होत जा ते ती सासू दोन दोन नवरे दोन दोन बायका याचे याच्या बरोबर अजिबात ती व्ही आवडत नाही मला फक्त जेवढं चांगल्या गोष्टींसाठी क बघते बातम्या असू दे डिस्कवरी चॅनल हो खूप
अच्छा आणि फेवरेट कुठलं होतं मग
फेवरेट शकाल का भूम बूम
अच्छा वापरे खूपच जुनं
हा शक्तिमान सोनपरी
हुम्म
हु हु चार्ली चापली डोरेमॉन तर आत्ता आलय
हा आता आला आमच्या वेळेस आलो म्हणजे
तुमच्या वेळेस म्हणजे
हो
हम्म आम्ही काय अल्फा जनरेशन तुम्ही बिटा ग्यामाह जनरेशन
हो हो
हम्
मग काय तर.
अग अ तू व्यायाम करती का.
व्यायाम चालू असतो माझा आधूनमधून.
हा,
हो,
इंटरनॅशनल योगा डे असतो तेव्हा करते का बघते का तू टीव्ही वर.
बघते बघते.
बघते ना योगा डे च योगा करत राहा सगळ्यांना योगा शिकव. सगळ्यांना आहार विहार शिकव हेल्दी. सगळ्यांना प्रवास वगैरे कुटुंब चालन तुझ्याशी. बोलून खूप छान वाटलं.
हो ताई धन्यवाद हो हो हो हो.